हॅलो
हॅलो
हा
बोला ना
अरे प्रीतीने फोन केल ती मला
काय म्हणालती
ते कार्या अँप साठी मग मी आज ओपन
काय म्हणाल ती
काय नाही अ काय कराल्यास कॉलेज ला कुठ आहे ती कॉलेज ला कुठे घेणार आहेस ऍडमिशन आणि जी मला म्हंली तू करायला आहेस त्याने मी अ मी मधी दोन तीन जणांना फक्त केलेल म्हटल त्याच्या नंतर मी केलोच नाही ते ती म्हणली अगं कर की तिला हजार रुपये आल्यात अक्षताला पण आल्यात हजार रुपये असताना पण कॉल केलती मला आज हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज यालाय काय
हा यालाय बोल की अक्षताना पण अक्षतान पण केलती तिला पण आलेत पैसे सगळ्यांनी केल्यात हजार रुपये आल्यात आणि सृष्टीला पण हजार रुपय पहिला तिन पण केलती
हम्म आता विषय काय बघतेस सगळ्यांच्या सोबत दहा दहा मिनिट बोलायचं काय तू किती मिनिट म्हणालितीस दोन मिनिट लई झालं
हम् माहित तुला माहती होत तर करायचं ना घरात बसून
मा कोणाला फोन लावू आता मी
एका पर्सन ला सात ते आठ वेळा लावलं तर चालतय
तर एका दिवसात एकट्याला एकदाच कॉल लागतोय
होय होत नाही ते आणि एवढा वेळ तू कोणाशी बोलणार आहे सांग की काय बोलायचं माझ्याशी ते झालं र आहे पण बाकीच्याशी मला काय म्हणालंय सांगप्री ती मी म्हणलं अगं मला- अ समज ना कोुणाला फोन लावायचा आणि काय बोलायचं म्हणजे आ त जी आ श्रदा हायं तू हाईस तर बोलू शकतोय म्हटलं दहा मिनिट मण ऑदर लोकाशी बोलूस शकत नाही मला म्हणालायं अगं तू बोलतीस कनीइ नाही जुना बरोबर पण त्यांच्याशी कॉलून बोलायच गं धा मी
खरं यांच्याकड करा्या ऍप पाहिजे की
तिला काय बोलायचं तुला कळालच नाही ती मला काय म्हणली तू बोलतेस कनी कुणा बरोबर पण
हम्म
तायापेक्षा अ अ वर फोन लावून बोलायच असं म्हटले
काल हा तस
नाही एवढं वेळ नसते म्हच आमच्याक-
ब की का बास त्यातआ म्हला आमल नाही तुम्हाला तेच की हा
एवढं बुलून पण काय फायदा झाला नाही म्हणायं
का
आत काय वाटलं ते बोलायला हाय
तस च म्हटली ति चेष्टा तू आनी काय बोलूल कोच तुला तेवढंच लागत असतंयं मग काय कराल तास तू एवढा वेळ
काय नाही होरलत.
हम्म हम्म हम्म अेरें मी ते अक्षताला फक्त फोन केलतो मी आणि आता तुला करालते तरते एरर यालंय एरर का येतंय तो
कामनाद
अ ते म्हणाले की कॉल बी इझी हाय असं म्हणालतं सगळ्यांनाच म्ह आलेय पण ते तू लास नाही मगाशी रिस्टार्ट करूय
ह् मक्कललबा
हम्म संध्याकाळी लावतो आता तुला वेळ नसतोय तर
ए
अक्षताला मगाशीच केलतो वेदिकाला करू काय संध्याकाळी वेदिकाला करतो
कर कर मी कोणाला करू खरं
रामानुजकडे हाय ना तू पण प्रीतीला कर की एवढा वेळ बोललास तू किती कॉल केलायस आतापर्यंत
नाही तुझ्यासोबत झालेला तेवढंच तीन चार
हा माझ सात आठ झाला नाही माझं एवढं मा जास्त झाल्यात
तर रामानुजला कॉल लावताना त्याच लिमिट संपल्या त्यामुळे त्याला कॉल लागेना
आणि कोण कराल मुलांच्यात बक्की
मुलांच्यात अजून कोण नाही
नाही ह प्रीती ला कर भक्ती ला कर
हेनी आहित
हाय की प्रीती हय ब
प्रीतीचा खर नंबर कोणाकड आहे
मायाकड आहे की इंस्टाला नाही होय तुला ती
हम नाही नाही नाही
हा हा नाझिया काल मला मेसेज आलता कॉल करतो म्हणून संध्याकाळी आलता आठ नऊ वाजल ते तिला म्हणलं उद्या कर उद्या करूया म्ह होयच की
मग आता सांग की करम
नाही बाबा आता चार्जिंग नाही माझ्या फोनला तीस टक्के राहिलय चार्जिंग लावणार आहे मी पहिला फोन ला हॅलो
तीस संध्याकाळपर्यंत जात ना जात नाही
नाहीय रे आत्ताच संपलय ते आता पन्नास टक्के होतं फक्त मी अक्षदा बरबर प्रीती सोबत बोललोय तेवढंच संपलय बघ की नाही हो फोन जुना झालाय रे लई हँग मारालाय
हम्
हम्म आणि प्रीती मला म्हणालती की काय करणार हाईस ऍडमिशन कु कुठंहाईस मी म्हणलं हाय कि घरातच हाय आणी काय बोली नाही.
आणि काय नवीन. आं
हो बोला तीन म्हणलं. जेवलास.
आवाजलइ बारीक येतोय हेच्यावर.
होय बाबा वेगळा हाय कणी आवाज.
वेगळा काय येत नाही खरं बारीक येतोय.
मला तर वेगळा ऐकू येते म्हणजे वेगळा आवाज लागत वाटत. काय करायचं सांग दुसऱ्या फोन घरातला फोन आहे क त्याच्यावर हे ऍप डाउनलोड मारतो काय आणि टीव्ही समोर नुसतं ठेवायचं दोन्ही पण फोन. चालतंय काय तसं?
चालतंय कि.
अरे कोण बोलणार आहे दहा दहा मिनटं तोंड दुखते हवां बोलून सगळ्यांबरोबर काय सांगायच सगळ्यांना ऐकच ऐकच. ह बरोबर हाय का नाही.
बर स्वरूप चा नंबर दे कि स्वरूप सांग बोलतो.
सौरभचा नंबर देऊ होय. नको बाबा हाय कर नको शान नाही तो. त्यो काय शाणा वाटालाय होय तुला.
हम्म.
त्यो काय शाणा वाटालाय होय तुला.
शाना नाही टास्क तर कंप्लीट करते.
ला मी तसा नाहीये आपल्याला पाहिजे जसा.
हा
बादली बादली पण नाही आणी टप पण नाही. काय म्हणलास? काय म्हणलास?
काय नाही ते बता तू काय पयजेल होतं?
नेन येत टप घ्यायच होता टप
हम्म हम्म.
नाही आहे म्हणलं लुस्क बी नाही डोस्क बी नाही.
हम्म हम्म. काय नाही बाई तुज्याकडं.
काय नाही ओ बाहे जेवणारे आता तेच बघाल तो रे अ फोन आलता फोन आता त्यांच्या बरोबर बोलले
हम्म पण तू पण कर.
मी म्हणालो
कोण
मी
तू पण लाव की फ्री तिलालाव तिला लाव भक्तीला लाव मग कोणाला
घरात बसून आम्हाला घरात बसून आम्हाला काही काम नाही अक्षदा तर तेवढं केेले आणि मी मला म्हणाल्या अगं मला हजार रुपये आलेत पण आणि मी कपडे पण घेऊन आलो
वा
तू हुशार आहेस. आणि मी तिथं बँक अकाउंट ते युपीआय नि कनेक्ट केलो नव्हतो रे. अम मगाशी अ बँक अकाउंट नंबर आहे
अरे बँक नंबर कोण टाकते हे गुगल पेच गुगल पेच नसतं आयडी टाकले शी कि झाल असत.
माझा मोबाईल घ्यायचा मला माझ्या माझ्या अकाउंटला पैसे नाही त्यो त्यो ममकुठं माझा अकाउंट आहे ते मम्मीच काउंट आहे
तुझ्या अकाउंटचं गुगल पे नाही.
माझ्या अकाउंटचं गुगल पे काढलंच नाही आम्ही. गुगल पे फोन पे आहे माझं काही नाहीे ये. म्हणून मी अकाउंट नंबर आणि आयफसी कोड टाकलो आणि म ते ते दोन रुपये पहिला हे करतेय रे टाकते हा. मध्ये आलत मग मी ते गेलो. माझं बँक डिटेल ऍड नव्हं होला
मला पण किती ते माझा पण दोन रुपये परवा जमा झाले
तरी पण करायलास त्यानी पण पुढ कराच म्हणलं एवढं अ खरं आहेऐ की ह्याचा काय युज आहे म्हणजे त्यांना
ते डाटाच कि त्यांनी कलेक्ट करतात
होय का नाही फोन नंबर आपला आवाज आपले इन्फॉर्मेशन आपण हा
ते
हा तेच कि अरपण पैसे देतात तेवढं किती लोकं करण्यात तेवढं सगळ्यांना पैसे देतात
काय ते
म त्यांना पैसे देतात म्हटलं त्यांनी हॅलो हॅलो
हॅलो हा
हा ठेऊ काय दहा मिनिट झालं चारजिंग नाय फोनला
शरु
आह
नॉर्मल कॉल करूका
नंतर करतो मी आता आवडतो चार्जिंग नाही पहिले चार्जिंग करतो मोबाईल
चालत ठीक
टू एंड कर तू कटकर म्हणजे तुला हेव हम्
चालते एकच मिनट